काय करलास? मी पण बसले बाई जेवण तेन झालं?
झालं तुझा?
झालं बघ बरं आहे काय तब्येतीना?
हाय ब तुझा आहे का?
हाय बघ निवांत आहे.
हम्मं पोरगी
पोरगी झोपले आत्ता.
हम्म.
तो अजून टी व्ही बघाय लागलाय.
आं
हम्म.
म काय नाय मी निवांत आहे बघ. हम्म.
हम्म हम्म अगं ते परवा बोलता-बोलता विषय झाला आमचा आता.
हा.
तुमच्या तिथं गवर गणपती लय मोठ्याने साजरी करत्यात म्हणं.
होय आमच्या इथं मोठ नसतय आमजत गौरीला पारंपरिक क से हे आहे. त्यामुळं सगळी गावची एकत्र येऊन घर भरतेय.
होय सगळी एकदम गवतीच्या नदीवर एकदमच भरता तुम्ही.
होय संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान. एकदा येऊन हलगी वाजून गेले की सगळी जण आवराच्या तयारीला लागतात.
पहिला म्हणजे आवरण्यासाठी हलगीन वाजवून जात त्यात होय, होय मग तिथन आवरायला चालू करता तुम्ही.
हा तिथनं आवरायला चालू केलं. की त्यानंतर दुसऱ्यांदा हालगी वाजायच्या त आपण सगळे नदीवर असतो गौरी भरायला. तेथ पोलीस येतात.
होय एवढी गर्दी असते तिथे पोलीस येण्यासारखी.
होय जवळजवळ एक सात आठशे लोक तरी नदीवर असतात त्यावेेळेस.
होय.
हम्म.
मग खेळ तेन भरपूर हो होत असेल त
होय गौरी भरून झाला की एक दोन तीन तास तर निवांत खेळवतात गौरीची गाणी म्हणतात. गोरीचे पारंपरिक खेळ. छया फुया घागर नाचवणे यासारख्या वेगवेगळ्या अनेक खेळ असतात पारंपरिक त्या पद्धतीने खेळ खेळले जातात तिथे.
होय.
अ मोठमोठे फोटोग्राफर येतात व्हिडिओ काढण्यासाठी.
हम्म. होय व्हिडिओ एक बघितला व्हायरल झालेला तुमचा तिथला.
होय असं वेगवेगळ्या एप्लीकेशन वर सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतात.
हा हा. मग कधी निघते मग तिथनं गवर.
गवर तरी सहा सातच्या दरम्यान गवर बाहेर पडली की जवळजवळ दोन तीन किलोमीटर गवर चालत जाते असं.
हम्म आणि मानांन गावचे पाटील बोलवायला येतात.
हा.
फटाकळा वाजवून स्वागत करतात.
होय.
हम्म, तसच. अरे जवळ जवळ दोन तीन किलोमीटरहून बायका गौरी भरण्यासाठी आवरून सजून दजून एक आपल्या घरात कार्यक्रम असतय तशा पद्धतीने आवरून येतात. मराठमोळा लूक वेगवेगळे लूक करतात.
आ हा. मग तिथं खूप मोठ अशी जागा आहे काय गौर भरायला.
होय असं जवळजवळ एकर दोन एकर अशा मोठा नदी घाटा आहे.
हा होय. कोण कोणतं मंदिर आहेत मग तिथं.
तेश्रम.
हम्म.
जकूबाई आमच्या चंदूरची म्हणजे एक हे लेक असल्यावाणी आहे ती देवी
हा
ती जकूबाई देवीचं मंदिर आहे अंबाबाई भवानी मंदिरचं देवी देऊळ आहे गणपती मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे
हा, हा
एक मोठा आवारामध्ये बाग आहे
हा मग तिथंच सगळ खेळ खेळले जातात वाटत
होय तिथं खेळ खेळले जातात
हा, हा मंदिर खूपच मोठं आहे वाटत ते
होय
होय मग तिथं अजून काय तर कार्यक्रम होत असतील की
होतात की खूप काही काय, काय, काय कार्यक्रम होतात
हम्म
आणि सालाबाद प्रमाण उन्हाळ्यामध्ये अ व नदीला परडी सोडतात हम्म
भारी कार्यक्रम असतात ना तुमच्या इकडं आमच्या इकडे एवढी काय गवर गणपती आमची काय असं मोठी का पद्धत नाही आहे कारण आमची नदी जरा खूपच लांब आहे नई आणि तिकड सगळी शेतीच आहे म्हणजे असे कच्चाच रोड आहे तिक कडं नदीला जायला
हम्म
त्यामुळं तिथं कसं असं तिथं जागा नाहीये नाही आवारा नाहीये खेळण्यासाठी तीन आणि सध्या कसं नदीत मगरी त्यामुळं सगळ्या सगळ्यांच्या मनात भीती आहे त्यामुळे कोण एवढं जैत नाही तिकडं ग भरायला किसां आपल्या आपल्या दारात गवर भरतात आणि मग काय गवर तीन भरून सकाळीच ठेवतात आणि संध्याकाळी मग मंडळापशी एक काणी तीन लावून बायका सगळ्या खेळतात जागर करत्यात
हम्म आमच्या इथे तर अ एका ठिकाणी जवळ, जवळ तीन चार गवरी मुखोटे आहेत तिथ हे पारंपरिक ह्यांन खेळतात फुगड्या वगैरे आणि गावा गाव मोठं असल्यामुळे गावात कितीतरी ठी काणी मंडळ मोठमोठ्या वेगवेगळ्या डेकोरेशन करून बसवतात
हा, हा
डेकोरेशन मध्ये पण ना आमच्या इथ नंबर लावतात सगळे
होय
हम्म
मग तुम्ही कोणता केलता ह्यावेेळी
आम्ही यावेळी गडकिल्ल्यांच केलतो
होय.
हम्म, शिवाजी महाराजांच्या आठवणीनुसार गड किल्ल्यामध्ये गेलतो आम्ही अवश्यक.
होय छान झालं असेल डेकोरेशन?
होय पहिला क्रमांक बसला आमच्या ग्रुपचा.
होय.
हम्म.
मग बक्षीस काय मिळालं ग्रुपला तुमच्या?
आमच्या ग्रुपला रोख रक्कम मिळाली.
हम्म.
तसेच चांदीचा छोटा गणपती मिळाला.
होय.
हम्म.
छान नंबर आलाय.
होय.
म...
मग काय निवांत.
होय.
हम्म.
मग गावात आणि कुठं काय मंदिर ते नाही आहे तस मोठं काय एकच आहे ते?
आमच्या गावात अनेक आहे आमच्या ग्रामदेवत महासिद्ध म्हणून. त्याची यात्रा सुद्धा भरते. यात्रा खूप मोठीया होय खूप मोठी.
होय, किती दिवस असते?
यात्रा आमची पाच दिवस असते.
होय कुठला म्हणजे कोणत्या पद्धतीनें म्हणजे काही? दररोज यात्रा करायचीच म्हणून असं असतेय काय? दररोज अस यात्रा म्हणजे दररोज म्हणजे नैवे तेन असतय का एकाच दिवशी असतंय आणि बाकीचा दिवस
आमचा नैवेद असतोय दुस पहिल्या दिवशी दंडवत असतात एक दिवशी दुसऱ्या दिवशी दंड पा नैवेद असतोय त्यानंतर तीन दिवस यात्रा तशीच असते म्हणजे जेणेकरून माणसांना आनंदचा क्षण फिराया मिळावा.
हा हा.
मोठमोठे शेवट दिवशी आ ज्यावेळी संपते त्या दिवशी पालख्या येतात वेगवेगळ्या गावच्या. ढोलवादक येतात परवा तर आमच्या इथे पालखी सोहळा झाला त्यामध्ये अकरा पालख्या अकरा गावच्या अकरा पालख्या आलत्या.
होय.
हम्म.
म्हणजे कार्यक्रम तुमच्या गावात मोठ्यानं होतात कोणत बी असू दे.
होय‌, सगळीजण एकत्र येऊन- एकजुटीन हा कार्यक्रम करतोय आमच्या इथे कोणता पण असू दे तो.
होय.
ते एकजुटीन सगळे एकत्र येऊन जो कार्यक्रम करतो कणी तोच खूप छान असतो.
हम्म त्यामुळे आनंद पण छान होतो नय.
होय सगळ्यांच्या सोबत त आनंदाचा क्षण तो आपली घालवतो नाय.
हम्म
म आणि काय?
काय नायं आता काय करायला?
काय नाय बसलोय.
हूं
आता काय आ पोरं उटतील आता चहाचा टायमिंग होतय.
हम्म
मग तेच विषयावर म्हटलं विचारून घेऊया घरी विचारलत नाय कसं असत काय असतंय.
नाही आमच्या इथ गौरीचे तर परंपरा म्हणे लय ठिकाणी व्हायरल झाल्या.
होय तेच व्हिडिओ बघूनच म्हटलं माहिती तर विचारून घेऊया कसं असतय काय अस तय म्हणजे बघायला यायला म्हणजे आवडेल नाय आमास्नी.
नक्की या. आनंदान या बघाला.
हो तेच म्हण
बघितला की तुमच्या डोळ्यातून तो क्षण उतरणारच नाय.
हा तेच ह्यावेेळी लवकर आवरून संध्याकाळी गण तिकडं गौरीचा कार्यक्रम बघायला यायच म्हणून ठरवा लागले.
चालतय की निवांत या.
बघू आता कसं वेळ मिळेल काय मिळेल त्याच्यावर बघायचं. ठरवायचं.
आणि आमच्या इथ कसं हाय मिन्स सगळे एकत्र येतात नय त्यामुळ ल‌ईच मजा वाटते.
होय. एकत्र येऊनच कार्यक्रम छान होतो.
हम्म बाहेर गावाला राहायला असलेले गौरीच्या वेळेला तर हमखास सगळे येतात. बाहेरगावच्या मुली सुद्धा येतात. बघण्यासाठी
होय.
हम्म. त्यामुळ कसं हाय एक वेगळीस त्यावेळी कणी एक वेगळंच असं फ्रेश वातावरण असतय.
हा हा.
आणि गौरी घरात आणून आगमन करणं. त्यानंतर सगळं आवरून आणि मंडळाच्या आरतीला जाणं ह्यात एक वेगळीच मजा असते.
होय. धावपळीच असतय खरं मजा येते.
लय मजा त्यावेळी आपल्याला थकवा जाणवत नाय. एक एनर्जी एवढी मस् त कनी थकवा म्हणजे कळत सुद्धा नाय आपण कितक्यात तो क्षण घालवलाय.
होय. आणि तेच दिवस लवकर लवकर जातात.
कंस असतय वर्षभर त्या क्षणाची वाट बघायच आणि तो क्षण काही तासातच जाणार
हूं
असं त्यामुळे एक वेगळंच हे असतं. आणि झालं का नाय तो क्षण आठवत आठवत कितक्यात वर्ष जातं हे सुद्धा कळत नाय.
होय आणि गण पण त्याची आतुरता सगळ्यांनाच असते लहान लहान मु मुलांच्या पासन मोठ्यांचा हो मोठ्यां परत सगळ्याच नाही आतरत असत गणपतीची. एक पाहुना म्हणून घरी येतोय. तेवढेच सात दिवस अकरा दिवस राहतात.
हम्म.
आणि जायच्या वेळेला मग मन असं हे खसतंय नाही.
होय परवाचीच गोष्ट म्हणजे गेल्या गणपतीचीच गोष्ट. दोन तीन वर्षाचा लहान मुलगा
हम्म!
घरगुती गणपती विसर्जना वेळी घरच्या सगळे्या गणपती विसर्जनाला आले होते.
हं.
तो गणपती पाळण्यात विसर्जनाला बुळवल्या बुळवल्या मुलगा असा हुंदिक्यान रडू लागला होत. अक्षरशात त्याचा व्हिडिओ सुद्धा असा व्हायरल झाला होता. प्ले
ह होय.
त्या लहान मुलांना देखील काय कळत असणार आहे. एवढं त्यांनी त्या गणपतीचं हे करत असतात.
होय. म
मग कधी येतय बघा?
हा येते की,
बघा ह्या का गौरीला आवर्जून्या सगळेजण.
हा हा यती.
हा.
चालत ठेवू का?